हॅलो.
हा हुलक्या.
हा मध्ये चार महिने डाळिंब बघायला सुद्धा नव्हते कसले काय.
हा काय शिजवलस. कधी जायचं आपण?
हा सगळीकडे आम्ही इथे ओळखलो, हेनी तिकडं लांब लांब दोन तीन गाव आहेत तिकड जाऊन आलेत, डाळिंबच नव्हते.
हा हा हा.
आणि मग आता आत्ता परवा दिवशी बघितल्यासारखं झालं इकड ढकळापूरला.
हा हा हा. तिकड आन् जेवढं उस उपटते का? उसाच्या गाड्या लांब लांब जात्यात, बायका जात्यात लांब लांब गाडीत न त्या्या ते उसांचं च कि लावून करायला लावकरराला गाड्या जाय तिथूनली बायका जा. गाडीत बस
म्हणजे ऊस लावायला
हा लावून करायला तिकडे जात्यात पगार भरपूर पडते हजार हजार रुपये हम्म हां ब आणि द्राक्ष म्हणजे वेळ बांधायला
हा-हा-हा इथं आमच्या इथे जातात.. ते काड्या मोडायला
हा जातात भरपूर जातात.
स्टिंग करायला.
भरपूर काम. आमच्याकड तर फक्त माळवो पण ते शेजारी गावत असत ते आमच्या गावातच सगळीकड बघल तेवढं ऊसच हाय.
हा-हा. रस तर किती साठ रुपये लिटर झालाय आता आणि पुढच्या सीझनला सत्तर रुपये होईल आता.
होय.
होय प्रत्येक सीझन ला वाढाय लागले रस उसाचा.
होय-होय त्याला पण दौरायला लागली.
माझं भाऊ काम करत तरच पण तेववर तेव चाळीस रुपये लेटर होत
हा मागच्या वर्षी पन्नास होत ह्या वर्षी साठ रुपये लिटर होत.
हा
तेचे सत्तर होते.
होय वाढणार सगळंच वाढा लागलंय
पेट्रोल वाढलं डिझेल वाढलं
खा खायचं सगळं वा वाढलं तेल वाढलं
किती रुपये लिट
एकशे ऐंशी लिटर एकशे ऐंशी रुपये किलो आहे
जाईल म्हणून सांगितलं
होय का तरी मोदी म्हटलं कमी खावा खवा
ह म्हंटलंय काय?
मग आम ते कमी वापरा तेल कमी वापरा असं म्हणायला नवतं हीच एक प्रकारची देशसेेवा आहे. अस काय काय म्हणा
हा हा काय नाही हो
करू नका.
हा हा.
तसं पण कोण करालाय एवढं खरेदी.
एक लाख ऐक्क्याशीं झालय सोनं.
एवढं झालंय बघित तेसतो
होय होय बघितलं नाही प दोन तीन दिवसाची माग कोणत म्हणल्यासारखं झालं मी काय रेट बघितला नाय.
मी गेल्या महिन्यात वीस तारखेला बुगडी घेतली बघ. मे महिन्यात मे ना जून काय मे महिन्यात
् हा हा किती बस किती होते रेट तो
तवा एक त्रेपण काय तर होत.
हिम् त उतरल होत हो
हा. एक ग्राम. ला एक ग्राम वर शंभर मिली हाय ते म त्याच्याबरोबर सतरा हजार किती रुपय झाले बुकडीला हा आता एवढं वाढलं एक ऐक्क्याशीं झाल हा. तारेच टोचून घेतलं.
हा हा.
मी गेलतो ते हेज आनायला ते फिरकीच नाही नवीन आलय ब इन्स इन्साटावर व्हायरल झालयं भरपूर. खड्यांचे तर तस तसल घायचं होत मला ते घ्यायच म्हणून गेलो ते दहा हजार पर्यंत येते त्याला जास्त काय जास्त महाग नाहीेत पण ते म्हंटला त्याला आधिक टोचलेला असायला पाहिजे म्हणजे फिरकी घालता येत ना होल नाही म्हटलं डायरेक्ट ते घालता येत नाही म्हणून म्हटला तारेत टोच जा आणि ते वापरून मग परत आणि थोड दिवसांन घ्या
हम् आमच्या पण पिल्याला ते दोडकं होतं ना का ना तुटलं ते एक चार पाच दिवसाच्या माग ता ते बाली करायचं आहे. तरी पण वर एक दहा दहा पंधरा हजार पाहिजे किती बाली आता रेट किती वाढलाय,
होय रेट लई वाटलाय नाही ते दोन असतील दोडके
हा दोन आहेत. हा एक पडल होत हाथरुणात मग हेनी कट करून काढलं पडल म्हणून ते बरं घरीच पडल होतं आणि कुठं बाहेर
होय नाहीच कि बाय केवढं मला नकभर पडल असं कणभर पडल तरी पण ते
होय आता चांदीला किती किंमत आल्या सोन्यापेक्षा आणि चांदीचच आता सगळं घालायला लागणार आहे
तू घेतलीस का नाही जोडव्या
नाही घ्यायचे ह्याना मगाशी म्हंटलं काही बोललं नाहीत हेनी तुम्ही?
घेतलं की मी गेलं. तेच की बुगड्यांनी जोडव्या. दोन् संघ घेतली आधी मध्ये माझ करण होत नाही ग.
होत नाही.
हा, हे कशाच तर नेमताना नवरा येणार संघा.
नाहीच की मग माझं पण तस झालं तरी मी मामा ड गेल्यावर भावाकडनं पण मागतोय मी हक्कन काकीकडनं मागतो. ते मला हे पाहिजे ते पाहिजे.
काकू काकी चांगले आहेत का? ह थँक. काय मुलं?
त्यांना पण दोन मुलंच आहेत? एक बारावी झाली, एक दहावीला गेली. गेला. मुलगी नाही हा मुलंच आहेत. हम्म त्यामूळ होय होय आता त्यानी मामाकड असत्यात. कधी तर तरी. पण एक भाऊ येतो एक येत नाही. त्यांचं पण तिथे हॉटेल तेन हाय नई.
हा बोलवायचं तेवढंच हक्कानं बोलवायचं आपण त्यांना तर कोण आहे दुसरी बहीण नाही आहे ना.
मी आहे ना मामी बांधते त्यामुळे एकटा येत नाही. एकटा येतोय मग एकटा रहात नाही. एकटा कस तो जन्मल्यापासून जवळ-जवळ माझ्यावळच मी शाळेला होते तेव्हा. दुसरी ला काही तर तो जन्मला. तेव्हापासन माझं लग्न हो असतं व लग्नाच्या आदल्या दिवशीपर्यंत आम्ही एका तटात जेवत होतो.
हम्म, हम्म, हम्म.
आणि फक्त माझी मेहंदी क तर दिसते ना मला चाारला होता त्यानंतर काही एकत्र नाही तो पण माझं लग्न झालं तो पण मामा. तीकडे गेला तिथं करमना त्याला.
हा हा
तिथं पण काका काकी भाऊ आणि आई चौघच असत्यात. मग आता सुट्टीला गेलोतो. तवा आलता तो पण हा्
हम्म मग भावाचं बघायल्यास काय नाहीं.
घर बांधल्यावर. तिकडं आहे का माळ्याच्या पोरी.
बघायला पाहिजे का माळ्याची का तुमची कास्ट बघायला पाहिजे मिस्टरांना विचारायला पाहिजे.
विचारा की जरी तो जरा. म्हणजे हायचच व्यवस्थित तरी पण आता, शिकलेल्यापेक्षा अडाण्याना जास्त कोण देत नाही नई.
बघायच घरीबाची आपण एखादी आपल्यासारखी आपण आपल्यासारखं असल्या.
हा त्यांचं आपल्याला काहीच नको, आम्हीच सगळं सोनं घालतो. फक्त जेवण करून घातलं तरी बास आहे.
हा तेच की.
वर्षात घर होईल पूर्ण.
हा
तर मग बघाय जरा लग्नाचं
बघते बघते मी मिस्टरने विचारते गावात आपल्या आहेत का म्हणून म्हणजे बचत गटाच्या बायकाजण कॉन्टॅक्ट मध्ये आहेत माझ्या मैत्रिणीच आहेत त्या आपल्यासारख्याच आपण कस बोलतोय ना
हा हा हा हा विचाराकी नाही
माझ्या भावान हा ते बघेन की सगळं
हा
माझ्या भावाचं लग्न केलं. आम्ही दोन वर्षाच्या माग
तुम्ही केला
हा लव्ह मॅरेज केले का? ती जयसिंगपूरची ये
हा हा असू दे.
हम्म हाय व्यवस्थित हाय एक नंबर पोरगी हाय जीव लावते आम्हाला विसरत नाही पोरासनी विसरत नाही.
हा हा त्यांच त्यांनी एकमेकाला धरून राहिलं तर होय आता तुमचं माहेरला जाण येन झालं
हा आता झालं ना मध्ये चार वर्ष मम्मी वारल्यावर गेलेच नाही एवढे वर्ष गेलोच नव्हतो पण पप्पांसाठी जात होती ना पण पप्पा पण वारल्यावर जाण झालंच नाही. म पर हा घर तर नाही जाग जन आहे
हम्म हम्म
राहतात करतात दोघ जण खात्यात
हम्म भाऊ काय करतात आता?
तो शाळा सोडला ते रसवंती केला रसवंती नंतर न तो काय केला दुधाच्या गाडीवर लागला डेअरीत.
हा हा हा
मग तिथंच ते प्रेमात बीमात पडला त लग्नच करून दिलो मग कुठं नाही म्हणतेच कुठं हूडकाय जातेस? तेच आता सगळेजण करायच लागलेत.
आता किती जवळ जवळ पन्नास टक्क्याच्या व पंच्याहत्तर टक्के लव्ह मॅरेज चालेल सगळी हम्म आणि मान्य कर्यच आता माझी चुलत बहीणच पोलीस झाले ते. हम्म एक बरोबर तीची भरती होती तोंडावर आणि बरोबर एक आठवडा आधी घरात कळालं. आणि घरात कळाल्यावर आई वडिलांनी घरातून बाहेर काढलं कडक आहेत ना जरा. मग घरात बाहेर हा म्हणजे हिन सांगितलं माझं असं अस मी त्यालाच लग्न करून घेणार आहे हिनी म्हणले त घरातली नाही. मग तिन नवऱ्याला त्याला फोन करून घे तिसऱ्या दिवशी लग्न झालंच. नाही नाही.
हा म्हणजे होणार आहे ना? हा केलीच नाही. कोर्ट मॅरेज केली का?
कोर्ट मॅरेज केलं सगळं झालं आणि जेव्हाही पोलीस झाली पहिला फोन पप्पाला केला मम्मीला केला. लगेच त्यानी एक्सेप्ट केलं. दुसऱ्या दिवशी लगेच बोलणं चालू केलं एक दोन महिना बोलली नव्हती. नंतर चालू झाला स्वतःच्या पायावर उभं राहिली. नाही.
हा झालं सगळ्याच गोष्टी मनासारख्या
हा आता म्हणते आता काय? काही म्हणजे? काय काय तर म्हटली ती गुलाल विकत विकत घ्यायला आणि गुलाल अंगावर पडायला ह्यात पण कायतर म्हटली कॉल करते सारखं हा हा भरपूर फरक आहे असं म्हटलीय. गुलाल घ्यायला पण कस परवडतय आणि गुलाला अंगावर पडायला पण कस असतय? सकाळला म्हटली फक्त तर तो गुलाल अंगावर पडल्यामुळ हिकडं सगळीच बोलायलागली घरात
सगळं झालं चांगलं झालं तिच सगळं
ते म्हणालते म्हणजे सुलतभईनच लागते. ती आणि मी संगच होतो ना. फक्त माझं लग्न लावून दि द मग ती शिकत राहिली.
असू दे घे चांगलं झालं.
हा.
जेवढं कष्ट काढले की. चांगल होतय बघ.
होय, होय.
कष्टातले दिवस थोडे वरयायला लागतात.